नाही येत नाय
हॅलो
हॅल्लो
हॅलो.
कमी आवाज येतोय का? हो कमी आवाज येतोय तुमचा. आ आता असं बोल त.
हो येतोय आता.
आता येतोय ना?
हा.
मला आता एखादी रेसिपी तरी सांगा आवडीची.
रेसिपी? अम्म तुम्हाला काय काय आवडतं?
मला, वेगवेगळे पदार्थ मी बनवते. मला केक आवडतात बनवायला बेकिंग करते मी.
हो काय? मी केक च आण आणून ठेवलं. पण कधी मला वेळच नाही मिळाला बनवायला.
अच्छा, केकच म्हणजे आव्हने त्यांच्याकडे? ह, ह.
हॅलो.
हा काय म्हटलं तुम्ही? मी ऐकलं नाही. तुम्ही कसे केक बनवतात? अ मीय न घरामध्ये जे साहित्यय त्यातनच बनवते. रव्याचा. किंवा मग अजून दुसर. पण रव्याचा सोप्पा केके ऍक्च्युली. हम्म.
ते कॅर मलाईच साखरचं हे करून बघा. पाक करून ते काय करतात ना?
साखरेचा पाक करून.
ह कॅरमलाईस कायतरी.
अच्छा. साखरेचा पाक करून मला नाही माहीत. म्हणजे कसं करतात सांगा बरं जरा.
नाही मला पण नाही माहित. मी तुम्हाला विचारतेय. माझी मैत्रिण एकदा बनवलं होता ना. म्हणून तुम्हाला विचारलं.
नाही नाही माझा एकदम सोप्पय. रवा असतो. रव्यामध्ये थोडं दही. आणि पीटी साखर. आणि म कि तुम्ही थोडस हे घालू शकता त्याच्यामध्ये. काय म्हंणता? सोडा बेकिंग सोडा. तेवढच गोष्ट. आणि फ्लेवर काही विलायची किंवा केळी टाकू शकता.
हो.
दूध ते सगळे एकत्र करून. बेक करायला ठेवतो. नाही त कुकर मध्यें पण होतो तो.
माझ्याकडे मी भांडे वगैरे आणले होते. सर्व केकचे. बिस्किटचा केक केला होता.
हा ना? बरेच लोक बिस्किटचा केक बनवतात बर का. बरेच लोक बनवतात. चांगला होतो ना पण.
ह मी नव्हता बनवला माझ्या मुलीने बनवलं होता.
हो अच्छा, तिला तिला इंटरेस्टे कुकिंगमध्ये?
तिला इंटरेस्टे.
अरे वा. मी पण बनवला होता बिस्किटचा. पण मी कधी लॉकडाऊनच्या वेळी बनवला होता.
हम्म मी रोजच्या जे आहारात मी काय रोज काय अ इडली डोसा असंच बनवते. नाचणीचा डोसा
हा नाचणीचा कसा बनवता ओ मी पण बनवते पण पद्धत जरा
आपली इडली सारखंच बन आपली इडलीच तसं भिजत घालतो, तसचं नाचणी दोन वाटी आणि एक वाटी उडीद डाळ घालायची.
हा तांदूळ
नाही आणि ता नाही तांदूळ नाही टाकत मी त्याच्यात. आणि तसचं फर्मेंट करून आणि आपल्या डोस्यासारखं बनवते.
हो म्हणजे तुम्ही अख्खं नाचणी टाकता?
हो नाचणी भिजत घालते ती, सेपरेट आणि उडीद डाळ सेपरेट घालते.
हा
आणि कधी कधी नाचणी भिजत घालून नाचणीचं पीठ आणि रवा एकत्र मिक्स करून त्याचा डोसा बनवते.
हा म मी तसं बनवते, पिठाचं बनवते, पण नाचणीच मला नव्हत माहित
नाही नाचणीचं बनवतात ना
हा आणि आणखी काय घालता का त्याच्यात? मेथ्या वगैरे काय नाही.
नाही नाही नाही काहीच नाही, प्लेन नाचणीचा डोसा जर आपल्याला आवडत असेल तर त्यात हिरवी मिरची आपण वाटून टाकू शकतो.
अच्छा! ओके नाही मग तुम्ही हे करता का म्हणजे ते पीठ रात्रभर असं ठेवता? पीठ रात्रभर नाही ठेवत जर पिठाचा डोसा करायचा असेल ना अर्धा ता आधी करते, हा म्हणजे तो रवा टाकून जो करतात तो ना हा तो रवा टाकून ओके आणि म त्यात आपण दही पण ॲड करू शकतो, हा
टाकू शकतो आणि नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही तरी पण डोसा बनतो चांगला.
हम्म मी थोडं तांदळाचं पीठ टाकत असते, नाचणीच्या पिठात हो का ते पण चालत असं काही नाही एकदम क्रिस्पी बनण्यासाठी पण तुम्ही जे सांगितलं ना नाचणी भिजवून म त्या पिठाचं इडली पण करू शकतो का?
हो नाचणीची इडली पण बनवता येेते.
हम्म होत, मला हे नव्हतं माहिती नाच भिजवून नव्हतं माहिती मला पिठाच माहितीय पण हे नव्हतं माहिती
नाचणीची इडली पण छान होते आणि डोसा पण छान होतो.
अच्छा अरे वा! मस्त पौष्टिक बनवता तुम्ही.
हो नाही माझ्याकडे मी सर्वच पौष्टिक बनवते सकाळी पण हे ना
असंच मुगाच्या डाळीचा डोसा
असंच बनवते स सकाळी
मुगाची डाळ कि म अख्खे मूग?
मुगाची डाळ वाटून भिजत घालूयची
अच्छा ओके ओके भिजत घालते, सकाळी वाटते फक्त डाळ काणखी काही
नाही मुगाची डाळच फक्त आणि त्याच्यात मीठ टाकते लाल मिरची नाहीतर हिरवी मिरची वाटून आणि त्याच्या बरोबर कोथिंबीर पुदिना लसूण हिरवी मिरची टाकून ती चटणी बनवते
हो चांगलं आहे मग तर एकदम हेल्दी आणि आता नाय बनवत हिरव्या मुगाचे
काय
हिरव्या मुगाचे
हिरव्या मुगाचा पण डोसा बनवते भिजत घालून
पण त्याच्यात पण तांदूळ नाही घालत
अ त्याच्यात मी तांदूळ नाही टाकत
पण मी बनवते तर माझ्या हिरव्या मुगाचे खूप मऊ बनतात एकदम
मग तुम्ही
तांदूळ टाकतात का? हा मी तांदूळ टाकून ट्राय केल मगच बनतात नाहीतर एकदमच असे मऊ लुसलुशीत आणि मला असं क्रिस्पी खायला आवडतो
क्रिस्पी खायच असेल तर तांदूळ टाकावे लागतील आणि तुम्ही जरा पातळ केलं ना असं एकदम पातळ पसरवलं ना ते क्रिस्पी होतील जास्त वेळ कमी गॅस वर ठेवायच
तस केलं पाहिजे बरोबर
हा आणि तुम्ही तवा कोणता वापरतात
नॉनस्टिक
नॉनस्टिक नाही वापरायच ते आपल्या शरीरास घातक आहे ना
हा तवा मिळते
लोखंड टाईपच असतो लोखंडाचाच बनलेला असतो
बिडाचा पण चालतो ना बिडाचा बीड
हो बिडाच पण चालतो पण मी तर घरात काहीच ठेवलेलं नाहीये नॉनस्टिकच
एक बंती
कुकर पण स्टीलचे आणि तवा पण कास्ट आयर्न चाच वापरते
ते तर चांगलंच बनतं त्याच्यामध्ये तुम्ही थालीपीठ पण चांगलं बनवू शकता
हो थालीपीठ पण मेथीचे पालकचे
मेथी पालकचे पण थालीपीठ बनवतात हो मेथी पालक चे तो तर भाजणीच बनवतात
नाही नाही मेथी पालकचे पण बनवतात
चांगलं
आमच्याकडे त्यात बाजरीचं पीठ यूज करतात वापरतात
म्हणजे भाजणी नाही बनवत मग तुम्ही पिठांमध्ये बनवता हो पिठामध्ये बनवतो... ओके ओके
त्यात बेसन पीठ ऍड करतो बाजरीचे पीठ आणि ज्वारीचं असेल तर ज्वारीच पण घेतो.
पण त्याचा काही मसाला अस तो का म्हणजे तीळ, ओवा असं काही अस
हो टाकायचा ना त्याच्यात लस सून, हिरवी मिरची, ओवा टाकून आणि वरतून तीळ टाकायची.
तर चांगलंच लागत असेल.
हो.
मी नाचणीचा बनवते ना अ डोसा त्याच्यात मी ओवा आणि तीळ टाकत असते.
मो
क्रिस्पी बनतो मस्त.
हम्म पालकपुरी एक
पालकपुरी पण बनवता कशात बनवता बेसन मध्ये का गव्हाच्या पिठात?
नाही गव्हाच्या पीठात.
त्या ते वाटून घेऊन का?
हो पालक उकडून वाटून घेऊन.
अरे वाह चांगले म हिरव्या-हिरव्या रंगाची पुऱ्या बनवत असतं ना.
हो आणि त्यात रवाय रवा पण ऍड करायचा गव्हाच्या पिठात खुसखुशीत होतात मग.
चांगलंय तुमच्या मुलांना तर मस्त हेल्दी मिळतं सगळं.
हो बिट्याचं पण करते मी.
बीट बीटरूटचा पराठा.
मी बीटरूट ची चपाती बघितली होती गुलाबी रंगाची बनते.
हो हो त्या टाईपमध्येच.
चांगलंय मुलांना आवडतं ना कलरफुल असं? हो कलरफुल आवडतं. आणि अ हे शेवग्याच्या पालांची भाजी बनवते मी. कशे शेवग्याच्या पालणी बाई ती कडू नाही बनत?
नाही थोडीशी लागते किंचित.
मला वाटतं आपला घसाची भाजी. आत्ताची भाजी मला माहितीय मी खाल्लेली आहे गावाकडे. ती टेस्टी लागते आणि टाक टाकड्याची? टाकडीचा नाही माहिती घासाची माहितीय मला.
हा नाही टाकडा आपल्या पावसाळ्यात वनस्पती उगवते तर ती आयुर्वेदिक वनस्पती तिला पिवळे फुलं येतात. आणि आपल्या गवऱ्याची शेंगा असतात ना तशा शेंगा येतात त्याला. तर आपण काय करायची त्याची भाजी बनवायची अगदी मेथी सारखी.
के आप पल्या शरीरात जेव पावसाळ्यात हा हा. . .
त्याच्यासाठी टाकळाची भाजी यूज करता आदिवासी वगैरे येतीन. खूप साऱ्या आयुर्वेदिक अशा पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्या खातात.
पण त्याला काय म्हणतात? टाकळाची. प्रत्येक ठिकाणी त्याच नाव वेगळं आहे. आणि ओके चाले, परत नंतर सांगा मग? चालेल ताई हो हो.